काय करू राहिली?
काही नाही कांदणे निसाऊ राहिले.
अगं थोडं मोठयानी बोल.
मोठे नाहीच आहे हो त त्याला रेंज आवाजच तैवढाय.
बाय आहेका घरच्या घरीच नेसू राहिली.
आं
बाहेर आहे का घरच्या घरीस निसित्या?
नाही घरच्या घरीच आहे बाहेर नाही.
लय खराब झालेय का ग?
हो थोडे खराबच झाले एवढे नाही पण मग ते थोडे साईट ला आहे ना मग म्हंटलं तेला जागा होईन सलात भरून टाका.
मग बसायला जागा होईना ना चाळी पूर्ण भरेली.
हा आक्का पण असतील ना.
नाही आले ते आणखीन येताय ना आता.
नाय मंग पोरं
पोर आता चार वाजता घेऊन उतरूनी माळ्याच्या वाटालाच आहे.
ह हा जमतं ना. बाकीचे आवरले का काम?
हा बाकीचे आवारले ना.
या ना ग एक दोन दिवस आम्हाला मदत कराला आम्ही येऊ ना
येऊन आहो आता ते कांदीेच चालू आहे पावसा ना मग कुढे येणं झालं.
नाही आता निंदायचं आहे ना आम्हाला आर्द्रकण ते निंदायची. मग ती मिंडायला आलेत आम्ही येऊ तुमच्याकडं.
करू तसच कारण की आता मी हे दोन दिवस कांदे निसत होते तोपर्यंत वापसा पण होतील. मंग येईल ना तमच्याकड.
आम्हाला पण आहे ना आता दोन दिवस थोडंं अस थोडं मारमाळवणी करतं ना.
हा हा.
मंग ते काढाचं लागत जावचं लाग होतं ना मंग ते चालू आहे आता आ.
त्या बोलू राहिला त्या म्हणते कसं काय कांदे निघले म्हणले चांगले निघले.
हा का अशी जाळी आहे का कसं आहे?
हा ना जाळीच आहे हा. .
कुडं आहे तुमचं शेत ते आंटीच्या शेता जवळचे का?
हा हा आणंटीच्या आता जवळच आहे.
हम्म काय माहिती आज आता ऊन पडेल आहे का दुपरून येतो का काय बिचारा.
हां लाल लाल म एवढं
बाकी आवरले का काम?
कायच नाही काम आवरेले हे चालू आहे.
आज कपडे चांगले वाढतिन आपले.
हा हा म बर.
काय दिंडीत जायचं होतं मग काय झालं?
खराब होतं हा बरं.
म्हणलं दिंडीत जायचं होतं काय झालं?
हा जायचं आहे ना चालू आहे.
चालेू आहे का?
हम्म.
काय तुम्ही तुमच्या मैत्रिणी मैत्रिणीचा ग्रुप केला म्हणे.
हावू केला ना.
कामावरल असल ते, आन देव देव करून.
हा. येऊ ना.
हम्म आम्ही आलो असतो. पण आमचं जमत नाही, ना एवढं महिनाभर.
हा हा मग ते काम जास्त हाय ना.
काम माळव राहतं, चार पोरं शाळेत जाते. अन मग पोरांचं ते डब्बे अन् ते
हां.
घरी लय राडा राहतो ना, ढोरा गुरांचा?
हां.
आता ती म्हणत होती, ती जाते का काय? ती जर गेली, तर मग एकजण घरी थांबू.
हा. एक जण इथं, एक जण लागतय ना
हा, म ते दो विल सोबत नाही जमत ना.
हा.
ती जर म्हणली मला जायचं, तर मग ती जाईन. दुसऱ्या वेळेस आपण जाऊ.
हा हा चालतं ना.
घरातून कोणी कोणी एकजण आलं, देव देव करून पळालं.
हा.
ते इंद्रायणीला किती पाणी येले.
हा.
आज का? उद्या तिथून पालखी निघती ना.
हा आज जाणार होती पण.
तिने म्हटली ती, इशारा देव राहिली ना, येऊ नका म्हणून. ती व्हिडिओ येऊ राहिली म्हणून, आपल्याला काय एवढं कोणतं समजतं.
हा, व्हिडिओ येईल.
पाणी.
घरेलू सरता बाजार.
कळसं हलताना.
जेवणं घालते का?